हॅलो!
हॅलो!
हा बोल‌की.
हा काय लवकर आवरलंय.
चाललय आवरायचच चाललंय अजून पण पाऊस आहे आज त्यामुळे काही खाली फिरायला गेल नाही आज. म्हणून म्हणलं जरा तुला फोन फोन करा सांगाव पाऊस चालू आहे होय कंटिन्यू काल चार वाजल्यापासून चालू आहे ते अजून थांबलेलं नाही. बारीक बारीक बारीक.
अरे मग इकडं नाही इकडे एवढं कमी आहे. इकड जरास असं ऊन पडलंय नाही तर ढग आहे पण. ढग आहे हम्म येतय अधी मधी पाऊस.
हा चार वाजल्यापासून चालूच आहे म कंटिन्यू.
होय झाला म्हणायचा पावसाळा सुरू हा. पण ह्या वर्षी पाऊस कमी आहे असाच राह णार बारीक सारीक बारीक जोरात जो पाऊस आहे तो होणार नाही ह ना.
हा होणार नाही आता पण हाये ते दाते पंचांगवाले नाहीत का आ मोहन दाते म्हणून आहेत बघ. तर त्यांनी ठराविक डेट दिलेल्यात म्हणजे त्या डेटला पाऊस पडणार आहे असं म्हणता ते बऱ्यापैकी म्हणजे काही ठिकाणी धरण वगैरे भरून हे होतील असं पण सांगितले
हा हा हा कुठलं ते बघतोयस ते?
दात ते पंचांग रे.
दात ते पंचांग हा हा
मोस्टली सगळे म्हणजे जे गुरुजी असतात ना ते पंचांग वापरतात ना दातेचच. ते देतात दाते पंचांग ते त्यांनी सांगितलेलंय. तुला पाठवतो व्हॉट्सअपला त्यांनी हे केलेला म्हणजे कुठल्या कुठल्या तारखा आहेत ते सांगितलेला.
बरं, बरं बाकी जाऊन आला का.?
कुठं?
ट्रिप.
होय जाऊन आलो की. ह शुक्रवारी तो हा शिरवळच्या इथं हाये एक धरण नाही का ते वीर धरण. त्या धरणाच्या शेजारी एक हाय रिसॉर्ट आर्या म्हणून तर तिथं जाऊन आलो. शुक्रवारी गेलो दुपारी पोचलो अ लंच होता तेव्हा. त्याच्यानंतर हाय टी हायटी नंतर जरा स्विमिंग पूलमध्ये वगैरे सगळ्यांनी एन्जॉय केलं. मगं संध्याकाळी बार्बेक्यू लावलेल स्टार्टरला. नंतर डिनर झाला आणि डिनर झाल्यावर मगं ग हे झालं आपलं संध्याकाळी एन्जॉय वगैरे केलं गेम वगैरे खेळले. झोपलो दुसऱ्या दिवशी नाश्ता करून निघलो असं एक दिवसाच हा. तुमचं काय झालं काय ते?
कुठलं? झालं की डबिंग केलं त्यावेेळेस आता जरा एडिटिंग शिक, आ पिक्चरला वेळ लागल जरा यायला. आत्ताच काढलय पिक्चर म्हणजे सेटिंग आत्ता झालंय
होय हा हा हा कूणी केलंय तयार म्हणजे?
ते इस्लामपूर जवळ एकजण आहे गवळी म्हणून आहे त्यांनी केलाय. त्यांनी स्पॉन्सर झाले म्हणजे, पैसे इन्व्हेस्ट त्यांनी केलेले बाकी हिरो हिरोईन कुठली मुंबई मुंबई साईडची करून आले
अच्छा अच्छा. मग शूटिंग कुठे झालं आपल्या इथं?
शूटिंग इथ हो काय काय इथं झालंय काय काय लांब लांब ठिकाणी अस
अच्छा अच्छा अच्छा ते अं इस्लामपुरात झालं काय हे सगळं पिक्चरच शूटिंग
हा कपीच इथं झालंय इस्लामपुरात इथं झालं अन ते आवाज परत म त्यांनी सांगितलं की आवाज व्यवस्थित नाही मग डबिंगला साताऱ्याला जावा
हम्म हम्म हम्म अच्छा असं झाले व्हय बरं बरं बरं मग ते काय एकच दिवसाच काम होतं काय?
होय होय एका दिवसाच होतं तिथं एका दिवसाच बी नाय एक पाच ते दहा मिनिटाच काम होत तेवढ्यासाठी गेलो पाच ते दहा मिनिटात ते झालंय म्हंटलं आता काय करायचं मग त्या वर अजिंक्य तारावर जाऊन आलो. तिथंच होतं ते खालीच होतं तिथ शूटिंग आपलं हे डबिंग हा तिथं म्हटलं आता दिस ते म्हटल्यावर जावूया गेलो वर तर भारी होतं सीन हा
हा नाही चांगला आहे अजिंक्य तारा बघण्यासारखं आहे. आणि वरन तुला एक साइड ला पूर्ण सात दिसतो एक साइड ला पूर्ण सेंद्रिय वगैरे ह्या चा भाग दिसतो, आणि एक साइड ला तिकडं ते हायवे च्या साईड च सगळं दिसत म्हणजे असं तिन्ही बाजूला दिसतंय सगळं
हा जोरात दिसत ते वरन आता जरा ते कॅपकटिंग च शिकायला लागलोय
हा हा हा जमतंय काय?
हाय हाय जमते जमते जरा जरा शिकायला लागल लय हाय त्यात शिकण्यासारखं
अच्छा. ते काय व्हिडिओ वगैरे बघून हे केलंस काय
हा युट्यूबवर हो ट्युटोरियल बघतोय त्यांचे
अच्छा अच्छा मला एखादं पाठव की बेसिक म्हणजे तू कुठनं सुरुवात केलीस काय आपलं घरच तरी एडिट येईल आपल्याला आहे का नाही
होय मी आता ते अह ह्याच शिकलोय म्हणजे ते कटआउट ट्रान्झॅक्शन माहिताय अस खालनं म हे येतय एखादा अह प्रोडक्ट खालन येत अन् त्यावर लगेच ये हून लगेच ते हे होतय तसल एक तयार केला मी पावभाजीवाल्याच एक शूटिंग केलं होत आमच्या शेजारच्या त्याच ते तयार केलं भारी झालेले आता आज बघितलं तर ते कलरच दाखवायला लागलंय. कलर म्हणजे आपल्याला सिनेमॅटिक कलर कसा करायचा
अच्छा.
सगळं सॅच्युरेशन कुठं कुठं काय काय सेटिंग ते करायचं लय आहे ते तेवढंच नाही अजून लय आहे ते
त्यात हा ते तर आहेच की एडिटिंग करणं काय सोपं नाही, त्यात लय काय काय? हम्म लय काय काय करावं लागत बर मग आता काय दुसऱ्या मोबाईलवर ती व्हिडिओ चा व्हिडिओ लावतोस होय युट्यूबचा आणि ॲपल वरती एडिट करतोयस अच्छा, अच्छा बर.
सिम कार्ड घेतलय एक नवीन वोडाफोन चं.
हा हा हा वोडाफोनला आहे का खर आपल्या इथ
अर नाही नाही काय नाही फाय जी नाही दिसत फोर जी च हाय. त्याने गडबडीत घेतलं म लक्षात नाही आलं तीन, चार जण थांबत्यात तिथं. आणि सिमकड घेतलं त नंबर दाखवले नंबर पसंद पडला एक. घेतला आणि परत बघतोय ते रेड कलरच येतंय ना वोडाफोन संग. एअरटेलच हाय घेतलं ऍक्टिवेशन झालंन मग. परत घरी गेल्यावर लागतात आता ते वोडाफोन. मग काय अता तीन महिन्यान पोर्ट करायचं.
होय होय चालतय की हे एक ऑप्शन बरा झालाय आपल्याला.
पोर्टस.
हा हा बर.
बाकी आपली हि भेटते का कोण वासुकी हे ते नाय.
नाही, नाही, नाही भेटत.
आपण
ते इकड राहत्यात.
नरेला, नरेला आलो होत की पुण्यात त्याला तेंना तेवढं भेटून घ्या. ते ह्यो कुठ राहतोय काय माहीत? ओंकार दा.
कोण?
ओंकार दा कुठ राहतय ते?
ओंकार दादा होय तो ह्याला राहतोय पिंपरी सिटीत. नाही, नाही सिम्पली सिटी म्हणून आहे. कर्वेनगरला हाय तो हा हा हा हा. आपण जिथं राहायचो कनाही, तिथन पुढ गे एक हायवे लागतो बघ हायवे क्रॉस करून पलीकड जायचं. जनसरवीस रोडन ऊजव्या साईड ला. हम्म इथं उजव्या साईड ला. ओंकार दादा भेटलेला मला एकदा इकड
हा त्यो काय फिरतीवरती हाय ह्याच्यात असतो काम मने मित्र फिरते त्यावेेळेस काय ठरवूया.
हा ते चालत आमच्या बिल्डिंगमध्ये. अजून वास्तुशांती होती त्यावेळेस आलाव. तेव्हा झोपली होती. आपल्या घराची पण त्यानच केली आहे वास्तु.
हा सांगितलंस की त्यावेळेस किती रुपये घेतलं त्यान?
आईला नाही काय माहिती आता मी विसरून गेलो काय ते पासहा, पाच सात हजार काही तरी होते त्यावेळे
होय बर.
हम्म झाले अता त्याला पाच वर्ष.
हम्, हम्, हम्म तुझं कुठं आहे दरवाजा म्हणजे मेन, हे पूर्वेला आहे का कुठंय? उत्तर गेला हाईस. आ. बाकी कधी याचय काय गावाला काय?
अ बघूया की आता पाऊस सुरू झालाय ती लागून आली की मग मी येणार.
मम्मी इकड आहे का? तिकडं हाय?
तिकडेच आहे अजून इस्लामपूर कडे हम्म हम्म हम्म
गणपतीच्या आसपास येणार होतो
गणपतीच्या आसपास नाही गणपती इथंच असतो ना आपल्या पुण्यात त्याच्यामुळ त्याच्या आधी येऊन जाईन तेव्हा मग त्याच्यानंतर असत
मोबाईल कुठला आहेे तुझा आता
माझा विवो चा आहे
कुठला विवोचा
ए एक्स टू हंड्रेड प्रो
हा हा हा जोरात आहे
हम्म
आता एक थ्री हंड्रेड आलाय थ्री नाही थ्रीच्या पुढचं आलं ना आता
नाही थ्री हंड्रेडच आहे अल्ट्रा म्हणून आलय
हा हा तो हंड्रेड बहुतेक पंच्याऐंशी काय ला होता ना
ह मी घेतला त्यावेळी पंच्यानऊ ला होता आता हा आता काहीतरी आहे ब्याऐशी पंच्यानो
ते आत्ता येत त्यावर लेन्स येते ना लेन्स येते आत्ता थ्री हंड्रेड बरोबर
हा ते ऑप्शनल आहे ऍक्सेसरीज म्हणून आहे ते वीस हजार रुपये एक्स्ट्रा देऊन घ
लागते का आ लई जोरात आहे याला फाईल देेत एप्पल ला सेव्हनथ्री प्रोला त्याच्यापेक्षा जोरात येतात सेवन थ्रीपेक्षा
हो
जोरात आहे मोबाईल
एक्स्ट्रा एक्सेसरी तुला ते घ्यायला लागतंय
हा घ्यायला लागतंय आपण ते ते घेऊन सुद्धा मी एक एक एक लाख अ पंधरा का दहा पर्यंत पडते
हो हो येस
हा मग ते बार आहे कॅमेराला एक नंबर आहे बघत मोबाईल बघितलं मी याच्यापेक्षा जोरात फोटोेज येतात
आता हा बदलला कि तो घ्यायच हे काय आत्ताच आत्ताच घेतलाय एकच वर्ष त्यामुळे आता लवकर नाही आता आता थोड्या दिवसा
हा ह नाहीय नाय तेला फाईटच नाहीतर कुठली दुसर बघितलं मी सगळ मोबाईल पाक सॅमसंग अठरा कुठला नवीन आलेला सव्वीस का सत्तावीस ते बी ते ती बी नाही फाईट देऊ शकत एप्पलला सेव्हन
हो ह हम्म हम्म
त्यो लय च फाइट देतोय फाइट ला एक नंबर च आहे त्यानराव थ्री हंड्रेड मला कसं ते विवो होय होय वाटतंय तसं पण कसं आहे एप्पल एक ब्रँड पण होतोय आणि हे पण होतय म्हण घेतला जरासा फरक आहे न कळत कळत फरक आहे म्हणजे जरा अस शार्पनेस जास्त आहे त्याचा खतरनाक
हम्म हम्म हम्
जोरात आहे त्याचा फोटो पण अल्ट्रा वाईट याच्यासारखा तसं नाही ॲपल सारखा नाही अल्ट्रावाईड अल्ट्रावाईड तुमच्याला कमी येते लेन्स त्यांच्या वेगळ्याच आहेत ऍपलच्या
हम्म हम्म हम्म.
एस थ्री हंड्रेडला नाही हा मग ते मला अल्ट्राला यावं. लाल श्रवड
हम्म.
बर बाकी काय?
चालल हा नाही बाहेर बाहेर येऊनच कॉल कर.
हा हा हा बर बर बर चालत चालत ठीक आहे. चालतय मग करूया आणि थोड्या वेळानी हो चालतय ओके. बाय हा.